आणि काय मग
बोल ना तुम त्याच्याडे कसं जेवण असतं काय पद्धत वेगळी?
थोड्या अस नॉर्मलीच भाकरी असते जास्त चपातीपेक्षा पण भाकरी असते. आम्हाला जेव हॅलो आमच्याकडे ना जास्त चपातीपेक्षा पण इकडे भरपूर लोकं भाकरी खातात. भाकरी असते. मग मला पहिलाच सवय नव्हती इथं आल्यावर मला सवय भा करीचीच लागली.
हां.
बोलून बोलून तोंड दुखायला तोंड दुखाय लागल
हां
मग तुमच गावाकडं रान रान आहे मग? तिकडे ये जा चालते
हो शेतीचं आता काम आता पावसावर सगळं डिपेंड झालंय पावसच पडण झालंय
होय आता आज पा पंधरा जून झालं वाट त होनी? पंधरा जून झाले ना सॉर्जिनस तर काही पहिलं लहान होते तेव्हा पंधरा जूनला पहिली शाळा तेव्हा पहिलाच पाऊस यायचा.
पाऊस दोन चार दिवस आधी चालू झालेला असायचा, पावसातन जावं लागायचं शाळेला.
आता काय, वेगळंच झालंय सगळं.
हं म्हणजे ह्या वर्षी पाऊसच नाहीये.
कमी आहे म्हणाल्यात पण आता काय माहिती.
नाही जर पडला तर खूप मोठ्ठा पाऊस पडेल म्हणजे. थांबणार नाही इतका पडेल पण, पडसपर्यंत काय सांगता येत नाही पडेल की नाही?
असं-असं सांगितलंय काय? हवामान श. हम्म
म्हणजे बघायला गेलं तर गरमी पण खूप झाली, आणि थंडी पण खूप झाली ना, त्यामुळे जर पाऊस पडला तर पण खूप पडेल.
तरी मध्ये एक-एक दिवस पडलाय, पाऊस जोराचाच पडलाय.
हां, आमच्याकडे तर नाही झाला अजून.
आमच्या इथं जून महिना लागला ना, तेव्हा तीन-चार तारखेला दोन दिवस खूपच पाऊस होता. खूपच म्हणजे संध्याकाळी पडायचा. तीन तार... केला आणि पाच तार, तीन तार.. केला पडला.
हं
आणि सहा, सहा तारखेला पडला आणि त्याच्यानंतर अजून एकदा पडला, असा तीन-चार वेळा पडलाय.
अच्छा, आमच्याकडे नाही पडला गं, एकपण वेळा. तिकडे इचलकरंजीला एकदा-दोनदा झालाय पण इकडे गावी तर पण नाही आणि पुण्यात पण नाही पाऊस
हां हां मुलगी काय झोपलेय का काय? हो मुलगीला झोपवूनच एवढं उपद्व्याप करते मी दिवसात, ती कुठली बोलू देते. होय लहान
हां म्हणजे, आम्ही बोलल तरी बर करतात ना?
चहा पितेस का तू?.. हो चहा घेते ना मी.... तुला आवडतो का?... ऐवढा नाय आवडत पण घेते चहा, थोडा-थोडा आता वेळाने घेते मी चहा एवढ्या लवकर नाही घेत.
नाही माझा आज उपवास असल्यामुळे कसं बोलून-बोलून मला थकवा आला
हा हो आता माझं हा लास्ट कॉल आहे आता माझ्या मम्मी त्याऊन फोन आलाता मी.
माझ्या पण मम्मीचा आला होता. मी कट केलाय.
जामप
हा, त्या नंतर तर मग उद्या करू आता कोण दिवसा जर तुझे आले तर. हा आता मला तर आले मी आता दुसरी कोणतरी शोधते कारण माझी आता मुलगी उठली तर मला जमणारच नाही. हम्म तुझ्या बहिणीने तसं मला साडे सहा वाजता करायला सांगितलंय पण तेव्हा माझ्याकडे असा. टाईम नसतो, म्हणजे मिस्टर पण कामावरून येतात जेवण पण करावं लागत आणि मुलगी पण असते ना, हा. त्यामुळे, जमलं तर ना तर मग बघू आता उद्याच.
ठीक आहे मोकळी असते ती संध्याकाळची. बहुतेक, ती कुठ तरी बाहेर गेली असल! अ तिला. काय संध्याकाळी काम नसतं. ती मोकळीच असते.
हो त्याने काल पण मला संध्याकाळीच सांगितलं होत मला करायला.
कामं असत्यात ना.
होच हे, आता घरातलं सगळं सासु आस आपलं म्हणून ती थोडी करते काम.
हो
माझी पण सासू काय नाही काम करत गावाला गेल्यावर
हा, हा सगळ तुम्ही करता?
म्हणजे शेतात तिच जाते, कारण मी कधी शेती वगैरे बघितलीच नाही ना आम्ही इचकंरजीला राहत होतो ना. हा त्यामुळे आ. मला काय एवढं येत नाही, शेती तर तीच करते पण घरातलं काही नाही काम करत, हा उठते आणि जाते शेतात म्हणजे काम असल की.
तरी तुम्ही पुण्याला राहताय बरं हाय
हा म्हणजे आमच्याकडे असच असत ना. म्हणजे लग्न जरी गावाला झालं अस तरी नवरा बायको तिकडेच राहतात मुंबई किंवा पुणे त्या भागातील लोक दोन ठिकाणी जास्त असतात मुंबई -पुणे.
तरी पण तुम्हाला थोडा नवरा बायकोला स्पेस वगैरे मिळतो.
हा
थोडी मनमानी आपणी तो करणी.
नाही तस नवराच दुसरी सास. चल सासू-सासू नाही तेवढा नवरा सासू
तुमचा, हो माझा पण नवरा जरा कडकचय सोडा.
हम ह. म्हणजे जर सासू चांगली भेटली. तरी हे नवरे सासू व्हायला बनतात. त्याच काय ऐकवायचं.
काय ना नवंच.
सासूच हा सासूचं काही इतकं नाही म्हणजे. कामाम आवरून कायतरी होत असेल म्हणजे घरातलं सगळच टिपटाॅप सगळं मीच करते ती काहीच करत नाही आणि शेतात पण अस नाय की कती वर्षभर शेतात जाते आता पाऊस पडल्यानंतर काय भात लावनीला म्हणजे रोप लावताना एक दोन महिना जाईल त्यानंतर परत गणपती दसरा दिवाळीपर्यंत घरातच असते त्यानंतर दिवाळीन मध्ये ते एक महिना पंधरा दिवस ते काढायला जातील त्यानंतर परत घरातच असते सहा महिने काय तर कुठं उसाचं भांगले असत
न उरा तु न उरा तुमचा स्ट्रिक्ट आहे का
हम् स्ट्रिक्ट असं नाही पण त्याला फिरायची आवड नाही कुडं जायची आवड नाही गाव ते पुणे पुणे ते गाव एवढंच करतो तो तू पण शिक
चावडा री ते अससं मि सांगितल्यावर माझ्या पण नवल्याला अस कमीच फिरायची आवड आहे एवढी नाही ना
हम्म हम्म
एवढी एवढी आवड नाहीये त्यांना
हा हे आमच्या नवर्‍याला शेती करायची आवडतंना त्यामुळे येऊन फिरून त्यांची एकच आवड आहे गावाला जायचं आणि शेतात जायचं
हा हा हा मग आता इ इथे जॉब क जॉब करतात किंवा बारा महिने जर जॉब सा
त्यांन्ला सुट्टी असते ना
हां
त्यामुळे शुक्रवारी आम्ही जातो रात राहणारी राणी जात
हॅलो हा
हॅलो
बोला ना
हा म्हणजे रविवारी संध्याकाळी आम्ही जातो गावी आणि मग रविवारी संध्या शुक्रवारी संध्याकाळी जातो गावाला आणि रविवारी संध्याकाळी परत येतो आणि सोमवारी परत कामाला असे
दोरा टोड्याला तुम्
नाही नाही आता मुलगी झाल्यामुळे नाही जात कारण तिला तेवढा प्रवास झेपला पाहिजे ना आधी आम्ही जेव्हा दोघं होतो ना दोन वर्ष तेव्हा जात होतो म्हणजे मी पण तेव्हा काम करायचे ना तर मला मला तर ऑल सॅटरडे म्हणजे संडे सुट्टी नव्हती. म्हणजे एक शनिवार सोडून दुसऱ्या शनिवारी असायची. म्हणजे तिसरा आणि चौथा काहीतरी अशी मला सुट्टी होती चौथा आला तर असं अस मला सुट्टी तेव्हा आम्ही जायचो. शुक्रवारी जॉब वरून डायरेक्ट जायचं गावाला रविवारी रात्री परत.
हिलावे
हं-हं-हं-हं
किती सॅलरी होती?
होताना पंधरा.
हा हा. तरी चांगलीच होती.
हा इकडे पुण्यामध्ये आहे जॉब म्हणजे फक्त आता मुलगी असल्यामुळे काही बाहेर जाता येत नाही. हम् हा तेच कि.
ते जाऊ शकतो तो आपण शायद
ला त तितकी मोठी झाली पाहिजे कि ती, पूर्ण दिवस शाळेला जाईल किंवा म तेवढं समज तिला असली पाहिजे की घरात एकटी कसं राहायचंय?
पण तिला सोडू शकत नाही ना? एक तिसरी
हॅलो!
हॅलो
हा बोला.
एवढ्या लवकर काय तिला एकटी सू सोडू शक
नाही नाही ती तिसरी चौथीला गेली पाहिजे.
म गे.
मग तर माझ कसं होणार आहे? आता हळूहळू पुढे पुुढे सासूचं जसं वय वाढत जाईल तस ती काही शेतातली कामं करणार नाही, त्यामुळे मग मुलांच्या शाळेसाठी तिला इकडं आली पाहिजे आणि मला कामासाठी गावाला गेलं पाहिजे असं आम- त्या दोघिनची फेरबदल होणार मग जागा, थोड्या दिवसांनी.
त्याला काय यशलं असं पण रान लावून टाकायचं.
करणार तो येऊन जाऊन. त्यावा त्याच्यासोबत मला पण केलं पाहिजे. आता लग्न केलंय तर केलंच पाहिजे ते ज जे काय करल ते. मग त्याला साथ दिली पाहिजे ना?
ते तर आहेच सोडा, तसही सगळं विकत आणून खा
परवडणार कसं? तांदूळ आम्ही आता विकत आणत नाही आ शेतातलंच असतं. हा. आणि मग काय? असेल अस उसामध्ये काय लावलं? शेंगा पण आम्ही विकत आणत नाही, त्या पण श असतात. आणि मग असं काही लावलं, तर थोडा काळ भाजी वगैरे असते शेतामध्ये, जर लावली सासून ने तर. जर तिने कंटाळा करून, जर 'असू दे, नको 'म्हणली तर नाही मग. हम्म.
माझे सगळे घरातले रूल्स सासूचे हातात असतात. हो! मग दुसर बाळ अजून काय प्लॅनिंग काय दुसरायच? हा दुसऱ्या बाळाचा अजून. प्लॅनिंग नाही का?
नाही नाही, म्हणजे इतक्या लवकर तरी नाही अजून ही दीडच वर्षाची आहे ना.
काय नाहीं होत.
शिजर-झाले-शिजर त्यामुळे दोन वर्षाचा गॅप तरी पाहिजे हा. तुमचं नाही का प्लनिंग?
चालू आहे बघायच आता कधी सक्सेस होतय.
हा हा. म्हणजे दीड वर्ष झालं. तुम्ही आधी काही नको होतं का तुम्हाला?
आधी एवढं लवकर असं नको होत. सोड.
हा ह. मलाही दोन वर्षां नंतरच झालय.
हा. हा. म्हणजे मी जॉबला जात होते ना. परत नंतर ना सगळी लोक बोलायला लागली. त्यामुळे मग केलं प्लॅनिंग मग झाले.
आता मुलगी हाय तर मग. परत मुलगा-मुलगा किंवा मग अजून एकाद काहीतरी.
मग मुलगी आहे म्हल्यावर. लोकं मुलग्याच्याच माग लागतात.
माग लागतात पण ते आपल्या हातात नसतना. हम्
चालत. आणि करुया मग हा.
चालेल मग उद्या करूया.
हा. चालतंय. अ सहा सेकंद राहिल्यात, म्हणजे कट होतो ऑटोमॅटिक.